हो
हा
हा बोल काय सांगतू तीस
हा तेच आपलं दर महिन्याला दर सेमेस्टरला आहे ना एक् जााम होत हो ना भाई
दर महिन्याला कसली एक्झाम तवण
काय महि दर महिन्यालाच एक्झाम असते म्हणाल तिथे आता आपल्या सेमेस्टर कसं अ दोन महिन्यांना तीन महिन्यांना तर असायचं का नाही आता तिथ एक महिन्याचच असते मला काय तर असं म्हणाल तथ
हय ग बाई टेन्शन आणि सगळं म्हणजे मी एक तर कोणत स्टेटस लावलेला आहे त्यांच स्टेटस बघितलं त्यात सब्जेक्ट काय होती सांग अडवन्स जावा कोर जवार आणि मिनी प्रोजेक्टर थांब दाखवतो तुला आहेच विषय माझ्याकडं हो बड पुडती त बाई सगळे
अगं आता जे आपण शिकल जे आपण शिकलोय की नाही आता तेच पुढं
हा त्याच्या पुढचं सगळं आहे. सांतील द तू काय काय विषयेत नाही ते काय ह्यावे मीनी प्रोजेक्ट डिझैन अँड अनलिसिस ऑफ अलगोरीदम मशीन लर्निंग कॉन्सेप्ट् युझिंग अ पायथॉन अडवानस आवा कमप्यूटर नेटवर्क अडवानस लाॅब म्हणजे लॅब ऍडव्हान्स द्यावा लॅब कम्प्युटर नेटवर्क क्लाउड कमप्युट काय काय विषय आहेत माहितीय काय
ते आपल्या नाही होतेच तेच ये.
होय सोड तरी पण बई फार टेन्शन
तर तर या बी एस ए ला होतस आरडीबीएस वगैरे हाय. पाणी पी पाणी पी.
पाणी पी.
विषय ऐकूनच ठसका लागला बघ मला सायमच यशिकणारार ते नव कॉलेजच काय झालं कोल्हापूरच?
जाऊया तू म्हणलीस ना आता दोन दिवसा जाऊया
तू दो शुक्रवारी तुमचं ते हे म्हणजे देवाात उ जान आणि शनिवार रविवार काही कॉलेजेस सु ट्याच असतात ना मग. आता बघ उद्या सोमवारने परत फक्त चारच दिवस मिळतात कारण ह्या वेळेस शुक्रवारी या आलंय ते मोहरमनी आणि राजे शिव छत्रपती शाहू महाराजांची जयंती वगैरा त्याच्यासाठी पण आपल्याला सुट्टी म्हणजे सुट्टीच आहे आणि ते शुक्रवारी आले आणि शनिवार रविवार परत सुटी मग
बघूया की.
तेच म्हटलं कधी जायचं कोल्हापूरला सत्तावीस पासन चालू होणार आहे ना व प्रोसेस.
अगं नाही काय माहित नाही.
हे नाही ग चालू होणार आहे माझे मैत्री जुरी मैत्री नाही काल लई दिवसा नंतर लई वर्षा नंतर मेसेज केलती. ती विचारून होती त्यांनी पण सगळी एम बी ए ला घेणार आहेत
एम बी ए चे प्रोसेस तर वेगळा असते बा आणि एमसीचा प्रोसेस तर वेगळा असते.
एंडिंग ला चालू होईल असं म्हंटलंत बाई कपरा कपराऊन मे बी ऑगस्ट ला चालू होणार आहेत. समजल.
हम्म ते तरी सत्तावीस म्हणलं क झालं कि ग तीनच दिवस राहतात जून महिन सपायला.
बर.
हम्म मग, काय करायचं? कधी जायचं? कोल्हापूर काय, मला पण कळ मी पण काय, कधी पण म्हणजे, एक दिवस सुट्टी काढतो, फक्त गुरुवारी तेवढ सुट्टी देत नहीत सोड. सोमवार ते बुधवार या तीन दिवसात, एक दिवस सुट्टी खड जाऊया. मंगळवारी या. मंगळवारी किती वाजता जायचं?
सकाळी जायचं आणि यायच.
हम्म, चालतय सोड. तुझ काय झालं ते? ई बी सीच काय तर वि चारत होतीस ते?
ते बघूया की, काय होते?
ते कुठे विचारायचंय तुझ्या?
अगं विचारायचं नई? बगूया काय काय हूतय? बगूया की. ते काय कॉलेज मध्ये काम नहीये सोड तूज.
काय करायचं मला पण कळना, माझ पण अजून पास हम्म, काय म्हणते?
कधी जाऊ दया?
तूच मल सांग.
माझं काय नई, मा मी कधी पण
मला पण चालतय सोड कधी पण. शुक्रवार, शनिवार, रविवार तीन दिवस आहेच, काय मिळणार नाही आपल्याला गुरुवार एक दिवस सुट्टी त्यांनी द्यायचं अवघड पडतय ग, करण बिल काडायची असतय मग राहत्यात फक्त तीन दिवस. उद्या परवा आणि बुधवारी.
हम्
तुझं काय फिक्स झालं, की आयटिच?
काय, कुठ?
बोल कि
हम्म, फिक्स तुझं के आय टि च झालं काय?
अजून काय सांगाल काय? हॅलो
सांग-सांगलीत वी पी आय चौकशी केलीस? हॅलो
हॅलो
हा ऐकू यायले. बोल, बोल.
नाही काय नाही काय अजून डिसाईड माझ.
घरचे काय बोलले?
काय नाही ब मी काय विचारलच नाही अजून घरला.
मग घरचे काही म्हणजे, असं म्हणत नाही इथं घे तिथं घे.
नाही, म्हणत्यात कि बा
मग घरचे कुठ घे म्हणतात? तुमच पप्पा मग काय? कुठे घेणार? जा
अं हम्, नाही म्हटलोय मी त्येंना तवाच.
मग काय म्हटलेत? राहू दे म्हटलीत?
काय नाही बोलले.
का करायचं बाई पण सगळी म्हणालेत की डीकेटीला एम एमसीएच काय आत्ताच चालू झालंय त्याचा काय विषयच नाही एम बीए पण चांगल नाहीय मेडि
बई. बोलल्या कि एम बी एस पण चांगलं नाहे. एम बी ए पण सांगलच नाही ते म्हणतं बाहेर जावा म्हणत्यात.
कुठल्या तरी आपल्या कॉलेजच्या शिक्षकांना भेटायला जाऊया काय?
तूच तूच म्हणलीस की जा जातो म्हणून.
तू येणार काय सांग तू येतो म्हणलीस तर आपण जाऊया. बघय विचारय. तसं असं आम्हाला शेतातलाच विचार आणि कुणाला विचार.
जरा नीट बोल आपलं वॉईस हेत की नाही सगळं चालल्यात बाळा एवढं लक्षात ठेव. हम्म.
चेतन सरानांच विचारायचं.
चेतन सरांना ना?
चेतन सरांना विचारु या नाही तर जुबेर सरांना विचारु एवढंच या.
चालत विचारू या कि. बघूया.
कोल्हापूरचं ठरव म सांग मला कधी जायचं.
बरबर चालत्या
जेवलीस?
तू.
नाहीे अजून आत्ता स्वयंपाकच बघाय
स्वयंपाक करायला असतोय करत असतील तू.
बसलंय ना असंच एक थोडा वेळात.
काय करणारेस ग.
काय करू म्हणजे?
म्हग कसला स्वयंपाक काय करणारेस की नाही?
हे कसला स्वयंपाक म्हणजे करणारे की.
मी करणारेस कि नाही स्वयंपाक म्हणालोय.
करणार आहे की आग आम्ही दहा ला जेवतोय गरम गरम करायच गरम गरम जेवायच
हम्म हम्म आमचं पण तसंच आहे बाई. आम्हाला पण साडे दहा वाजता जेवायला.
आम्हाला पण तेवढंच वाजते.
व्हॅनेयत.
मग आणि काय म्हणतेस आणि कोण कॉल केलतं?
नाही. तुला
नाही बा कोण काही कॉल केला मेसेजवरच फक्त आम्ही बोललतो. फेली चौकशीला दी केटीला म विचारलेत ग त्याने मला.
हा हा
हम्म हम्म नाही. डिकेटेल चौकशीला जाऊ या म्हणलं, दोघी पण म्हणतात की तू जाऊन ये तू जाऊ ये म्हणायलं म्हटलं तुम्ही या मगच आपण जाऊया.
हम्म हम्म चालते की तस.
व्हय बघूया काय होतय.
अम्म.
बघूया म्हटलं काय होतय.
बघूया काय हो
हं थांब किती सेकंद राहिलत? चाल
हे झाल्यावर नॉर्मल कॉल लावतो.
हा माझं पण काम आहे तेचणार त मी पण त्याच्यावरच नको म्हटलं आउदमबथधमभ
कर करर एंड करते
हम्म छांम करतो सांभव मस् करपईड